हाड
टाकला बुक केला अन
नाही ते कॉल आधीच पूर्ण झालाय असं सांगत होतं त्याच्या वरी. एक कॉल पूर्ण झालाय. हा
मला वाटल फोन केला का बर कट करून टाकला म्हटलं यांनी परत.
नाही नाही का ते परत म्हणजे तो कॉल झालाय पूर्ण शून्य सेकंदाचा दाखवलाय फक्त्त. पण सबमिट झालाय बा असं दाखवलं.
हा हा
दोन झाले. असं
हा दोन कॉल झाले का?
हम्म
भरपूर वेळ लागल मग तुम्हाला आज.
एवढे होतील तेव
करूनच घ्यायची पण मंग परत मंग अकाउंट नाही, डबल खोलता येणार ना ओ.
ते आता होईल, तेवढं होतील. मंग काय.
हा परत अकाउंट नाही ना खोलता येत म्हणून मंग मी कम्प्लीट केलं. म्हटलं परत कोण क-कशावर करायच म्हटलं अकाउंट ओपन परत.
हा हा
हम्म
झाले तर सांगाचे दादू पण करताय ना त्यांच्या याच्यावर ते त्यांच्या ह्याच्यावर करता येइल. दोन, तीन, मग.
हा चाल ना, तुम्ही पण मा त्याच्याच मागे ला म्हणजे बघून जातिल.
हा हा‌.
ह कमी कमी याच्यात का होईन आपण.
होऊन जातील पण असे कॉल सबमिट करून देत येईल.
हा तेच ना.
हम्म.
माझी तीन होते आता एक कमी याच्यात झाला. दोन राहिले आता हम्म.
हा हं. दादून त्यांचे झाले की नाही काय माहिती, ते भरपूर दिवसापासून करत असतील. दा सांगवी चे दादु अन् ते करताय ना.
हा हा.
बबलून तेन सगळे सोबतच करत होते वाटतं ते काम.
हां हां.
बबलूचे पूर्ण सुद्धा झाले.
झाले का?
हां.
हम्म हम. बर दोन मिनिट झाले परत करा वाटलंस तर. एक होऊन जाईल म्हणजे हम् हा लगेच कारा.
हां.